हॅलो हॅलो
हॅलो कुठ
क फि आ आहे.
कुठ मंत ना. पीएमज्यू काय तुझं
असक्रम आणि ग्रुप
अरे पैसेनद्री म तुलाचला टक जाव मागाडे पेट्रोल
ते बरं
मला कसं करायचं सांग
जास्तना सर टॅव्हल्लचावला सांगली फटापर्य चाळीस का पन्नास रुपयेते येताना.
होय.
हम्म. हम्म. मग.
अरे पोरग्या संग बोलावली.
हा.
मामा खेळ झाली वाट त तुम तर.
मग. फॅक्टे सेट मार्कीटनच दगडफेक.
तुमच्या चॅन्सोयला न तू तू अन सोय सॉरी तुझ त्यान्सुला अन हिला सांगायला.
अन सॉइ कुठली तुझी अनसायनव्हती.
हि गाडी तुमचीच आहे न व एमइटी.
ब कुठल्या ही किती नंबर आहे तिचा.
श्यातर् ऐशी.
आमची नाव.
हम्म.
सत्यातर एकोणंशी होती ती आमची होती ही कोणाची दुसऱ्या ची हाय वाडत. चीमोड चिंगंदी लगाडते आमी.
तुमची.
होय.
आणि हे घेटलंय तर.
हम्म हे गाडीच चांगलीच कंडिशन आहे गाडी.
टॉप कंडिशन वे.
एकदम मॉडीफाय आहे नका.
कंडीशन.
ह टॉप एकदम टॉप कंडिशन आहे गाडी.
चांगली वाटते ते याच्या पेक्षा.
पर काय माहित हे बग की मरदा. काय कवासन माघारी काम करून बसलिये. काय आता बोलायच सांग?
राऊंड मार चल एक खालन.
जावयच सांग मला बो काय नाही. झालं का सांगा लागेल मीटिंग? अ तुमची काय नाव तर नाही म्हण चालतंय. हॅलो.
हॅलो.
आई कड राव पाया अरे आवजच येईना हा हाय हाय. आवाजच येत नव्हतं रे जायचं काय सांग तुमच्या? स्प्लेंडर लावायची नी एक स्प्लेंडर लावायची नेमइटी बसून यायची तिथ कारे लाजला लाजला वरांचा आहे त्यामुळे लाजला.
हॅलो.
हॅलो ह. काय रे?
बोल.
आवाज येईना क्लिअर? अ पैश हाय म्हणताल माझ्याकडे.
तुझ्याकडे मागाय पण नकोत का नाही. कशानी येणार आहेत तुम्ही उद्या मग?
हो तेच आहे त आला का वामध्ये आणि आपण त्याला थांबून ठेवणार तिथं.
कुठं न घेऊ काय लल्लू, सौरभ कडनं हर्षा
ते त मॅसेज टाकुन का तर तू पैसे दिल नाही.
बघितल्याच वाटतं सौरभ तर वाचला आणि तर मॅसेज
मग काय म
बघितलंस नव्ह हा म्हटलं की म्हट संचना टाकला तो मग वाचाला की मॅसेज आणि गप्पच म्हणे शांतच
मग शांतच कानफाड द्यायची साठ दिवसानी
काना पड काना पड त्याला त्याला गारच करत आलेली ते जॉबचा विषय काढून.
गाल तेच्या त्याच्यावर शब्दिक अत्याचार घालतात सो
रोहिण्यांना मला वाटलं आता काढते वाटल
होय हे भावा लागला काय म्हणला?
खरं रोहन न रिते फिरवला.
कशी आहेएनची गाडी चिचीर.
त्याचा त्याचा सुद्धा दरवाजाच झालेला त्या ह्याचा सौरभचा कि रोहिण्या खप कर मुलतवड तास.
मी तसच म्हटलं आता म्हटलं रोहिना आ काय बोलत.
हम्म रोहिणाला तर काय आहे खरं.
मग ते बी आहे ना तो म्हटलं असेल मी शाळा सोडून तर घरात आहे. तू शिकून घरात आहेईस.
तर खर्च आणि झाला शिकायच तेवढं.
रोहिण्या रोहिण्या
होय आणि रोहिण्या जाम के ना त आले तर. मग स्वरूपच्या दारा जाऊन दंग.
आई आई त्यांच्या घरातली गगनात मावना नाहीत आणि आपल्याला तर ते कोण म्हणणार.
ह कोण प्रज्वल संचित माझे मित्र होते.
हो खरोखर ते म्हणणार.
मला काय आठवत नाही म्हणणार ते तसला आहे ते.
त्याच क भाव सुद्धा देणार नाही ते. कोण आहेत तुम्ही म्हणणार घरलाच जेव्हा गेलं कसं करत तर माहितीय नव्ह.
हो भाऊ देत नव्हता..
हा त्यांच्यात कोण कोण होते ती भोपाळची त्यांनी वाढली ठेवू काय.
राजा म गेलं वाडतं.
राजा लगेच गेला तुय.
मला वाटत म्हटलं मी गेयला म्हटलं नाही गेयला वाटत म्हटलं मी.
जाग गेला म्हणून
काय प गेला वाटतं म्हणता वाटतंय गेला आमचं मांजरालं बघ.
क मग.
टॉप क्वालटी मांज आहे यांचं.
असं तुझ म्हणतय आमचं मांजरालं की कि म्ह घे म्हणजे घ घरात घे म्हटलं रे घरात घे म्हटलं. अरे ते तुला लागतेय रे तुझ्यासाठी ते अरे तुझ्यासाठी त्याला तयार करायला लागली बाळ त्याच्यासाठी तर.. तुझ्यासाठी त्याला तयार करायला लागतते तुला कसं कसं लागते ते तुला.. कसं कसं लागतेय ते सगळं शिकवाय लागले त्याला.. माळा बिळावा काय काय करत असते स मांजरे बिंजरे घेऊन.
तुला नंतर पण शोधून द्याय पाहिजे के म तर्र. कवालिंगला.
तू बोलायचं बाळ.
मी नई बावा.
हम्म मी नाही.
तां मी्रय ब मी लावनई फोन तला त्याला.
हम्म हम्म हम्म गब्बूलत बस. काय काय बोलणार त्याच्या बरोबर.
ह काय वेय असेलडबलली चार बसयला चार दिस दिसतो काय का.
काहीचारू
घहातच कुठं काय करू तुच असल तर विचार झाला. मु मु काा काय त्याला ह् मग तसं काय करा त्याला मण अस. तस ब चजीपट काढो आणि मीक वाचून बघूया विशेष चपडला
किती टास्कपसून करायचा आहे तेे
हा दुसऱ्या ह्याच्यानंतरच्या
तुझी सीट कशी फाडलीय ब मांजरां
गाडीची न माशी बीटची माझ्या
हा
नाहीत आहे मला ते विशर त लकांना फोडीन काय
बघ क
क का प गाडीला कायत करशील जानला मज्या गाडी माझच जाण ऐकाय पण आज पण उद्या पण आपुटडन कह आपण हा मी इचछा वघी
ह्
तुझ्या बर म्हटलं वा तुझ असलं खाणी पसन पडल तुझं
काय
हे फोन मी त बोलतो की असलं
बॅड म्हन कितीच्या बसन आला
काय हा
कितीच्या बसन आला आहेस एवढ्या ल उकर
होय
हम्म
ब तस सव वाळा करायला त्याच्या त बरोबर
आपल्या इथ
म गल्लीत बरोबर सौरा सववा करा
सौरा सौरभला बोोलू की म बिनकामाचं
सौरफा काय बोलायला लावतोस
अरे बोला वयं ही किचन बाहिली म्हणायचं
च्याल म तू काय बोलणार आहे मी माांजर ते काय घेतोच काय पाहतोस काय त्याला मांजरीे नाही रे आमचाही काय किती ते येणार आता
हा घे की मनीषला बाद झाली घेऊन घेऊन
नरदाासांजस काय करतेस की कि तू मांजर आधी तुला मांजरांची आवड आहे मदांच्या आवडा करत तु मारसांच्या मनोरांज आवडे घेन नसल्या चालते मन वढ्या नाही तस करलायसम मग काय द राबर मारण ना करना पड दि
बघे ना स काय काल आहे फक्त बघीया
कायलायस असलं लवशीप हई का हा काय बाई आहेस का बााई
कसल टॉप लिहिले आहे बघ बा
लली टॉपलीि नाही मोटत म ह
फिराय कधी जायचं नाही खायला खायला कधी जायचं खायला
काय खपतस
सँडविच
ती त
तुझ्या गाडीच्या सीट वर बघ मी काय कालेले
अल आहेस
लेख काहिले
कलेलाज कायत लिजात तलाझ मला फरक नाही पडत फरक नाही पडत आता घासून गेली तरी मला फरक पडला काय चिलाॅक्स होऊ
होय
आता नंतरही ा खिस्ू टाकायचा हजूच
कराड तु बसतीस
ते माणसाच्या मनातलं मनाला माहित असते ते धनाला माहित नसते
तेच कि धनाला
हम् ते सांगू ना ती मणाला माहित असेथ तू बिरड तूच जा कोणासाठी तरी मग आणि आम्ही त रडणं रडण आहे आमचं
खरं तू बाद चाानसाठी रडतेस रे मणून कसं रड ते चांद साठी रडतेस तू माझा भाऊ काय होता काय झाला थांब की बाळ ठेवू काय
मता बस कि आणि किती बुलवा हो त्या संग ठेव मी करतो माता होतत कथार त जीवन
आह
होत रे मबा
होतात का काय